हा आवाज येतोय.
येतोय आवाज बोला की,
आत्ता झालं बघा तुमचं जेवण
हो मी पण आत्ताच केलं.
मुलं वगैरे?
नाईन थाउजण.
अह होय बर बर बर मला एक मुलगी आहे.
होय काय?
हम् काही नाही आत्ताच सगळं आव आपल्या घरातलं जेवण झालं म्हनल कोण अबेलेबल आहे बघूया?
हा हा हा. मी पण केलाय तो अगोदर. होय आवरलं. आता स्कूलला सुट्ट्या पडल्यात ना. त्यामुळं घरीचं हाय.
हा हा हा.
ते असल्यामुळे करमना झालय ना
हा
त्यामुळे मोबाईल बघत बसणेच चालू आहे. त्यामुळे तुमचा मेसेज आल्यानंतर पटकन लगेच तो बघितला.
एज्युकेशन काय हाय?
माझं एम ए बी एड.
वाव छान, छान, छान. भारी वाटते मन तुम्ही आता ता शिक-शिकवण्यासाठी जाता का?
होय होय स्कूलमध्ये. अकाउंटिंग प्लस टीचिंग.
हा हा हा हा. माझी पण बहीण आहे तिच तर बी एस सी झालं मग आता बी एड झालं. आता हे आत्ताच एक्झाम दिलेत. अजून रिझल्ट यायचंय.
बीएडच काय ह हा माझं बीएड चालू आहे. हम्म. माझं आता बीएड चालू आहे.
हा आणि माझं म्हणाल माझ म्ह माझ फार्मसी झालय.
हा हा ह मग घरीच असतेय की काय?
त्या मेडिकल फार्मासिस्ट म्हणून तर काम करतेय.
हा हा हा
मग तीन ला वगैरे जाते असं जॉबला आणि म तिथनं पुढं म्हंटलं हा मेडिकल म जाते.
हम्म हम्म.
त्या बाळ लहान आहे ना सो आता मला तसही जास्त काय हालचाल करता येतच नाही. तिला सोडून कुठे जाणं शक्य नाही अस तम मग त्यामुळं घरापासून जवळ किंवा जे इझिली करू शकते असंच काहीतरी पाहतेय.
हा हा
जॉब एवढं शिक्षण झालंय त्यामानाणी इथं म्हणजे पुन्या मुंबई किंवा चेन्नई हैदराबादमध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या इथं जवळपास नसतात ना सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा त्यामुळे एवढं शिकून पण आस माग राहिल्याच कुठरी जाणवय मग अगदीच मोकळ बसण्यापेक्षा फार्मासिस्टण मेडिकल म काम केलं तरी चालतय असं वाटलं मग
आणि एक्सपिरियन्स मिळतोय ना आपल्याला.
महत्त्वाचा एक्सपिरियन्स कस मेडीकल हा आणि मेडी ज औषध देतात ना ती आणि फार्मसीचा सिलेबस ह्यात खूप कमी साम्य आहे. म्हणजे खूप वेगळ्या गोष्टीयेत हा म्हणजे जे फार्मसि सिलेबस आहे तो वेगळा आहे. आणि हे ब्रँड आणि ह्याच्यात औषध हे खूप कमी आहे. म्हणजे अगदी दहा टक्के आहे फार्मसीच तरी लोकांचे काय कन्सेप्ट आहे फार्मसी केल की एक लायसन मिळतंय आणि मेडिकल घालता येतंय.
हा हा हा म्हणजे पण कसं असते ना कंपनी वेगळ्या असतात काहीतरी असेल की काहीतरी.
हा म्हणजे कस असतंय एक ठराविक, हा एक ठराविक कब अ इन म्हणजे कंटेंट असतात. म्हणजे आता समजा एक शंभर औषध आहेत मेन. म्हणजे जसं तापासाठी तुम्ही पॅरासी सिटॅमल वापरताय दुखण्यासाठी तुम्ही आयबी प्रोफल वापरताय अशे ठराविक एक शंभरच औषध आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या कंपनी आपले हजार प्रोडक्शन काढतय. मग ते ब्रँड नेम आय आय एम काय पण असू दे आय बी प्रो आय बू जेसिक असू दे पॅरासिटॅमॉल अ पॅरासिटॅमॉल, क्रोसिन असू दे. सिनारेस्ट असू दे. औषध हे तीच असतात पण वेगवे कंपनीनंमूळ बरीच नावाची हा कुर हा तेवढेच आहेत हा ठराविक तेवढेच आहेत मेन कोर. पण त्यात प्रत्येक देशातल्या प्र ते कंपनीन आपापल प्रोडक्शनस चालू केल्यामुळे ते एवढं व्हरायटी बघायला मिळते.
मग ते आपल्याला कन्फ्युजन होतय ना.
हा म ते कसं मेडिकलमधल्या लोकांना कळून जातंय. मेडिकलमधल्या लोकांना कळून जातंय. किवा फार्मसी चे शिक्षण असणाऱ्यांना लोकना कळून जात हे मग बाकीच्याच कस होतंय ताई आता एखाद्या जर मेडिकलमध्ये कोणतं आलं त्याला म्हटलं की हे औषध नाही आपल्याकडे दुसऱ्या कंपनीच देऊ का? त्यांना वाटतंय की अरे यांनी मी औषध कसं काय बदलून द्यायलेय डॉक्टरां तर हे घ्यायला सांगित पण तस काही नसतं. हा पण तस काही नसतय तोच घटक असतोय हा नाही वाटणार की शंका ऑब्बेस्ली. म्हणजे ते खूप सिरियस हाय हे हाय ना. आणि आणि कसं असतय औषध तेच असत तेवढाच मिलिग्रॅमचं असतय. फक्त दुसऱ्या कंपनीमुळे त्याच पॅकेजिंग बदललेलं असतय आणि ब्रँड नेम बदललेलं असत य एवढंच हा.
वगैरे आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना आपल्याला ते कळत नाय पण तुमच्या त्या फिल्डमध्ये तुम्ही आहात ना त्यामुळे तुम्हाला ते पटकन लक्षात येतय.
येते येते आणि आता तरी ते गुगल वगरे खूप लोकांना म्हणजे ज्यांचं शिक्षण इंग्रजी म्हणजे वाचण्यापुरतं आहे ते कळताना कळतय की आपलं हा की हा कंटेंट तु गुगल वर बघून मग स्किप वर बघणार मग त्यांच्या स्किप वर बघणार.
हम्मम् हम्म होय होय हम्म तुमचा भाग कुठला येतोय?
इकडे कोल्हापूर-सांगली.
हा हा हा इकडच्या आम्ही पण इकडचेच आहे. मी पण इकडचिचाय हा. म आणि काय?
आणि काय नाही उन्हाळा काय म्हणतोय सांगा.
उन्हाळा आता आता दोन दिवस झालं वातावरण इतकं बेकार झालय की असं करमेनास च झालंय घरी.
हा मग आता कसं सकाळी इथं खूप शिरवळ पडलेलं आभाळ पूर्ण होतं आता एक तास बसाायला इतक कडक ऊन पडलंय बाहेर बघायला सुद्धा नको वाटालं डोळे चमकाय लागलेत.
हो इकडं नाही इकडं असं आभाळा आल्यागतच झालंय आणि असं वातावरण झालं की काय काम करायची इच्छा होत नाही आणि काय असं वेगळंच वाटत. करमतच नाही मग
नाही तसं वाातावरण झाल की आळसा म्हणजे असा आळस सांग नाही काय करावं इच्छा होत हा. तेच मग मला सकाळपासून तेच, तेच आ आत्ता जर सा ऊन पडलाय, आत्ता जरा सा बरं भारी वाटालय उलट, आपल्याला नाही उन्हाळा सण होतय नाही पावसाळा सहन होत नाही, हिवाळा सहन होतय. आभाळ आलं की वाटते उन पडेल हेन ऊन पडल्यांत वाटत जरा सा आभाळ येईल का, खूप खूप-खूप ऊन आहे.
होय नको वाटत होतं.
बाहेर पडणं शक्यच नाही असं वाटतय, होरपळून निघून जाईल त्यात ना.
तसचं होत होता.
हम्म तरी आता बघूया पाऊस कधी चालू होतय, पाऊस तसं म्हटलं तर मध्ये एक-दोनदा खूपच मोठा पडला हो इकडं खूप म्हणजे अगदी गारा लिं होय एवढा गारा असा रस्ता पांढरा दिसत होता, एवढ्या गारा पडल्या.
आता सगळं म्हणजे कधी काय होईल? काय सांगता येत नाही, उन्हामध्ये पाऊस पण थंडी पण सगळे एकत्रचं झाले, होय सगळं अनुभवाला मिळाले असं ऋतु तो असा वेगळा कोणताच राहिलेला नाही आहे. प्रत्येक ऋतूमध्ये सगळं मिक्सचं झालय.
हा आपल्या मुलांना सांगायला लागणार आमच्या वेळी चार ऋ तू होते, सॉरी तीन ऋतू होते बाबा त्यांना ते अनुभवायला मिळणार नाही नसणार आहे, त्यांचा सगळं मिक्स असणार आहे, वर्ष.
आता इथून पुढं तर सगळं वेगळंच होत जाणार आहे.
हो ना हो चाललेचस सुरुवात तर झालीचं आहे.
आता पुढच्या पिढीला काय-काय बघावं लागणार आहे, काय माहिती?
मी बी बऱ्याच गोष्टी पुस्तकातन त्यांना वाचूनच समजवाय ला समजून घ्याव्या लागतील की असं होत- होतं.
होतं हा हे आपण अनुभवलय त्यांना नाही
नाही मिळणार, इवन आपल्या लहानपणी बघा ना आपण किती सुंदर-सुंदर गोष् चन भवलयत. सगळंच आपण आता मुलं फक्त मोबाईलचे किडे झालेले आहेत.
होय-होय आता आम्ही स्कूलमध्ये म वगैरे मोबाईलचे जे साइडीफेक्ट असतात ते असं कृतीद्वारे दाखवतोय, आम्ही त्यांना तरं अ के जी सेक्शनचे मुलं असतात की नाही ते भयानक घाबरतात मोबाईलला ते दाखवल्यामुळे त्यांना
चांगली गोष्ट ये ती भीती कधी बसलेली चांगली ये हा.
हे केल्यानंतर हे होतय असं म्हणजे कृती करून दाखवत नाही आम्ही म्हणजे आता मोबाईल बघितल्या नंतर डोळ्यांना आपल्या काही त्रास होईल
हम्म हा.
डोळ्यांना हे होणार असं म्हणजे सगळं ॲक्टिव्हिटीज करूनच दाखवतात, मुलांना मोबाईल जरी जवळ नेला कणी मुलांच्या ती मुल घाबर घाबरायलाच चालू होत्यात नको मोबाईल म्हणत्यात पहिला.
नाही ऍक्च्युली ते पाहिजेच जरा आता मी काय केलेल लॉकडाऊन मध्ये जे मोबाईलची सवय लागली ना कि ज्यांची खूप गरीब परिस्थिती त्या आई बाबांनी सुद्धा मोबाईल घेऊन दिलेत मुलांना शिक्षणासाठी.
आता म्हणजे प्रत्येक घरात असं झालंयेच की मोबाईल आहेच होय.
खर मी शिक्षणासाठी लागतोय म्हटल आई बाबा धडपडून देणारच वो इतर वेळ दिले नस ते पण लॉकडाऊन मुळ आई- कोणी प्रयत्न करून म्हणजे पैसे जमवून लोकांना म्हणजे मुलांना घेऊन दिलेत मोबाईल. आणि त्याचा आता इतका दूर् वापर. होतोय किती ते हो.
आता माझ्या जावे. चि मुलगी
हम्म
म्हणजे नुसत मोबाईलच बघत बसते ती. बाहेर खेळायला जात नाही. काहीच नाही कोण बोलवलं लक्ष देत नाही काय नाही जायचं. रूममध्ये मोबाईल घ्यायचा बघत बसायचं, आता ती काहीतरी पहिलीला आहे.
हा हा हा हा
आता उन्हात जरी गेली की नाही. तिचे डोळे पूर्ण उघडत नाहीत. तिला अस उजेड डोळ्यावर पडला. की असं ते हा. डोळ्या हलव ते लगेच अस पटपट पट तिला ते न दिसणारी लोक कशी करत.
हा ती मिचकवते काय डोळं तिला सहण होत नाही, उन्हाची तीव्रता
ऊनच असं डोळ्यावर सहनच होत नाही. घरात लाईट जरी लावली. तरी ती दोळ मिसकावते आ. आतापासून तिला चष्माच आता लागलेला असं आहे ते मोबाईलमुळे झाले म्हणून सांगितले.
बापरे.
आपण याला काही करू पण शकत नाही.
होय शक्य तेवढं फक्त मुलांना मोबाईल पासून लांब ठेवू शकतो. त त्याच्या व्यतिरिक्त काही नाही.
मोबाईलच्या लई आहारी गेल्यातत मुलं आपल्या वेळेला होत. त आपल्या वेळेला मो
काही आणि आम्ही प्रसन्न वातावरणात. जगलोय. खरंच की मो मोबाईल नाही उगस उन्हात उन्हात का पळना खर खेळायचं भरपूर.
हम्म.
आणि अभ्यासाला पण मोबाईलचा सोर्स नसल्यामुळे अभ्यास पण पुस्तकात वाचून शिक
व्हायचा होय होय होय बटनाचा मोबाईल पण आपण कधी हातात घेतले
नाही नाही शक्यच नाही कोण देणार घरात कुठ तरी एक असयचा आणि त्यो तर कोण लहान मुलांच्या हाती देतेय महाग वस
द्यायचंच नाही तेव्हा आता आता प्रत्येक जण रडलं कि तर मोबाईलच दाखवायचा पहिला ते शांतच असतय बाळ हा चालेल चालेल हा.